हॅलो हॅलो. येतो कां आवाज?
हॅलो.
हा ताई इतोय का आवाज?
आ.
आवाज येतोय?
हा आल.
हा हा बोला की काय म्हणताय?
काय नाही मगाशी आवाजच येत नव्हता तुमचा.
हां हां तेचं व्ह त्यामुळं आपला एकचं सेकंदात कॉल कट झाला. त्यामूळ मंग मीच हम्मं तुम मगं तुमच्याकडे रेसिपी मध्यें कायं कायं प्रसिद्ध आहे इचलकरंजीला?
इकडं सगळंच आहे वडापाव, पावभाजी सगळा भेटतं इकडं.
हो कां अ अरे वाह. तुम्हांला काय आवडतं मगं त्यातलं?
मला पाणीपुरी आवडते.
हो कां?
तुम्हांला कायं आवडते?
मला स मला पणं पाणीपुरी, वडापाव.
हा पा हा पाणीपुरी वडापाव, पावभाजी
हम्मं अ आव हो अवंती वडा पण प्रसिद्ध आहे का तिथला?
ती इथं आहे की.
आ इस इस तो कायं असतो प्रकार?
तो असं चांगलाच आहे असं म्हणजे छान लागतंय.
मने म असं असं नावं असं कसं काय दिलेय त्याला क काय म्हणजे काय हे आहे का?
काही तरी त्याला कारण आहे ते मला नाही माहीत खरं त्याला आवंती वडा असं बोलतात.
अच्छा अच्छा अवंतीवडा बोलतात का अच्छा. चांगलंय की चांगलंय की मगं तुम्हीं काय काय रेसिपी पी बनवताय घरी.
मी नाजी मी मी नाय जेवणं बनवत मम्मी बनवते.
ओके ओके. अच्छा मगं असं कायतरी स्पेशल असं कायं?
असं नाही नाश्ता तेन कधीतरी करतोयं.
हम्मं.
मग पाणीपुरी त्यानी आम्ही पाणीपुरी जास्त करून घरातच बनवतो बाहेर नाय क बाहेरना आणत नाय.
हो का आहं आम्ही पण बऱ्यापैकी हां घरीच बनवतो. वडापाव तरं घरीचं बनवतो, भे भेळ पण प्र
हां भेळ पण हा होय भेळ पण आहे. शेवपुरी, भेळ, दहीवडा दही भेळ सगळं येतं. तुमच्यां इकडं काय हाय? हॅलो. हॅलो हॅलो